हा येतोय.
हा
आमचं ना आम्ही दोघे जणी जाव आहे सख्या आणि चुलत जावा आम्ही सगळ्या जणी धरून सहाजणी.
ह आणि तुमचा नंबर मोठा आहेत का छोटे आहेत तुम्ही?
ह आमच्या दोघींमध्ये सख्याजावांमध्ये मी मोठी आहे आणि चुलत जावन मध्ये दोन नंबर आहे माझा.
अच्छा बरं ओ मोठी असल्यावर जरा छान वाट
हा मोठच चांगलं खरंच ह
असलं की सगळे लिंबू टिंबूच समजतं
हो-हो ते तर आहेच बर का.
अ मी छोटी आहे ना सगळ्यात घरात चुलत वगैरे सगळ्यांमध्ये
हा.
जिकडं आवाज जाईल तिकड पळावं लाग
हा हा आमची एक चुल जाऊ तशीच आहे ना मग तिला सारखं हे काम लाव ते काम लाव सारखंचालू राहात.
असं वरचं म्हणणार तू हे करते आणि सगळेच काम सांगतात ना.
हो-हो सगळेच. हम्म आणि जे करत राहिल ना.
हा हो त्याला आणि काय म्हणणार. अ तू अंगाणी लय बारीकेस ना मग पळ इकड
हा ह ते तर आहेच आमची आमची एक तसच ना तब्यतीने पण बारीकच आहे ना.
हा त्यामुळे या आमच्याणी नाही होत बसनं उठणं तेवढं तूच कर उभं राहियला राहिलं हे कर
ह हम्मम मग तुम्ही गावाला जाते का नाही तुमच्या गावी?
जातो ना आता उन्हाळ्यामध्ये ह्याच वर्षी नाही गेले कारण मुलीची फायनल एक्झाम होती. नेमकं ह्याची स्कूल एप्रिल पर्यंत चालली आणि त्याला एप्रिलच्या एंडला सुट त्या लागल्यान तिची एक्झाम स्टार्ट झाली मे महिन्यात. तिचे एक्झाम संपत. संपत आली की आमचं ट्रान्सफरचं. चालू झालं त्यामुळे मला ह्या वर्षी नाही जायला भईट आम्ही ट्रान्सफर
ट्रान्सफर दरवर्षी होतं का नाही ना तसं
नाही-नाही अछ आपण आम्ही म्हणजे चेंज केलं स्वतःहून ना त्याच्यामुळे.
अच्छा हो-हो.
ह ह्यानी रिझाईन टाकून दुसरी कंपनी जॉईन केली ना. ह्याच्या आधी पण केलेली. चांगला चान्स चांगला चान्स भेटला की ते करतात चेंज.
बरं आहे मग काय.
हम्म
आणि या दोघांमध्ये का बरं मग एवढं आंतर
आधी वाटत होत बस झालं एकच बस झालं.
हम्म
आणि नंतर मग असंच. राहिलं एकदा दोनदा पण ते असं खराब वाढ होत नव्हती.
हम्म हम्म.
आणि नंतर तर राहिलंच नाही मग आम्ही पण असं. काय केलं नाही पाहिजेच म्हणून झालं झालं नाही नाही झालं. मग झालं तर तेव्हा पण सांगितलेलं डॉक्टरांनी की वाढ होत नाही आहे पण त्या म्हटलंय की आपण. गोळ्या स्टार्ट करूयात एक पहिले दोन.. तीन महिने गोळ्या आणि जर व्यवस्थित वाढ झाली तर ठेवून नाही तर मग. करू पण झाली वाढ बरोबर मग ठेवलं. कंटिन्यू केलं मग नंतर आम्ही ते कलर सोनोग्राफी करून बघितली सगळे बॉडी. पाठशी व्यवस्थित आहेत का म्हणजे काय अस अपंग वगैरे. ते नको ना. म ते सगळं चेक आहे व्यवस्थित म्हटल्यावर मग कंटिन्यू केलं.
बर झाल मुलगा झालाय म्हणून.
त्यात कि एवढ्या वर्षांनी घ्या घेऊन. बर मुलगाच झाला वाटल आता काय आम्ही विचार पण नव्हता केला.
आणि नेमकी माझी आई ना ते अ द्वारकेला गोकुळ द्वारका नई का तिकडे गेलेली ते कृष्णाच पाळणा हलवून आलती.
हा का.
च्या आली आणि लगेच म्हणजे ही बातमी कळली पण मी असं काही कोणाला सांगितलं नव्हतं कारण म्हटलं कसं आहे दोन तीन वेळा झालेय वाढ होत नाही वाढ होत नाही म नको सांगायला कोणाला.
हा.
जेव्हा सगळे रिपोर्ट व्यवस्थित आले मग सांगितलं की आ आहे म्हणून. ती म्हणलेली मी म्हणजे नवसच केलेला की होऊ दे तुला एक मुल.
ते नाही का ओ ते गोकुळात रियल म्हणजे कृष्णाचं घर आहे ना जन्म घर आणि तिथे तो पाळणा आहे वाटत तिथं रांगत जावं लागतं.
हो का.
हा रांगतच जायचं तिथं चालायचं नाही आणि तो जन्माचा पाळणा आहे त्याची दोरी हलवायची, जर काही नवस असेल तर. असं तिने, गोकुळ गोकुळामध्ये. हा तिकड मथुरा ते साईडला.
हो हो ऐकलंय ऐकलय मथुरा साईड
हा, त्या साईडला.
हम्म.
काय माहिती मग खरं काय तिझं बोलायला योगायोग झाला असेल. आह, हा, मला वाट ते मी खूप मनापासून केलेली प्रार्थना.
हा हा बरं झालं म्हणा.
मी नंतर सांगितलं मला आधी नवत सांगितलं मग मी नंतर म्हटली.
हम्म चांगलं झालं पण.
ते काय झालंत माझ्या दोन्ही बहिणींना मुलंच आहेत.
हम्म.
मला मुलगी एकच होती मग चालू होत तिचं भावाचं तर काही नव्हतं झालं लग्न.
हम्म.
कोण मीच राहिलेली होती नवस बोलायला. तुम्ही करता काय कधी नवास वगैरे कुठल्या गोष्टीचा.
म्हणजे अ, मी तर नाही केलाय कुठं. पण माझे मामा हायत, त्यांना आधी मुलगा झाला. लग्न झाल्यानंतर, मुलगा झाला आणि तो ना, झाल्यानंत र लगेच वारला.
आणि मग त्याच्यानंतर, दोन तीन वेळेस. राहिले मामीला दिवस, पण ते काय आपोआप म्हणजे अंगावर जायचं. इतकं अंगावर जायचं म्हणजे मला आठवतं मी लहान होती पण मला आठवतं मी मस् दोन तीन वेळे झाल त्याच्यानंतर राहतच नव्हते आणि मग लग्नाच्या नऊ वर्षानंतर ऐ दिवस राहिले त्यांना मामीला म्हणजे खूप नवस केले त्यांच्या आईने केले माझ्या आजीने केले म्हणजे आम्ही पण आम्हाला कळत होत मी पण बोलायच बा अस नवर देवाजवळ
हा मावल
मामाला होऊ दे ब असं करुण एक माझी आई दोन पाच बहिणी आणि एकच मामा आहे आम्हाला मग त्यांचं पण असच ना आणि मला लहान लहानपणापासून त्यांनी सांभाळलेलं आहे मामाने मग तेी मी बघितलेलं आहे माझ्या डोळ्यानी इथं नमस् कर तीथ नवस कर ती कशामुळं
ख काही पण बोलायची सवयेत
हा आणि मग डॉक्टर पण केले तरी त्यांना होतच नव्हतं
हा हा हा
म कशामूळ झालं काहीती देवालाच माहिती पण खूप नवस केले खूप म्हणजे मामा बहिणींनी पण केले मग ते फेडता फेडता किती दिवस लागले ते न नवस
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
कंपप्लीट नऊ वर्ष न झाला मग मुलगा
हो बरं झालं पण झालं
चाल आणि ते झालं आणि मग काय एक दीड वर्ष लगेच मुलगी झाली मग त्यानी ऑपरेशन करून टाकलं तसंच माझ्या चुलत दीराचं झालंय इथं त्यांना पंधरा वर्षांनी झाल्या पण दोन जुळ्या मुली झाल्या त्यांनी पण खूप नवस केले खूप नवस केले अजून हम् अजून पण फेडताय नवस
हो ना आणि त्याचे सेम दिसतात का
नाय अव वेगळे दिसते वाटती पण नाही त्या जुळ्या या म्हणून
हा ना काय काय एकदम सेम दिसतं आणि काय काय एकदम वेगळे दिसतात
नाही आता नेमकी ते ना वावरात गेल्याय वाटत चक्करला मी तुम्हाला उद्या व्हिडिओ कॉल उद्या नाही जामणार परबीरवा करेल व्हिडओ दोन वर्षाच्या झाल्या त्या आता मे मध्ये
हा हा हां छोट्या त म्हणजे
छोटेची
आमच्या इथल्या बाजूच्या काकुना ना त्यांच्या बहिणीला जुळ्या झालत त्या मुली बापरे त्यात सेम होत्या म्हणजे मम्मीला पण त्यांच्या ओ ओळखायला हा ओळखायला येत नव्हत्या मग तिने काय केलंत त्या कानामध्ये जे कान टोचवलेले का त्यात एक एकीच्या कानात लाल मणी टाकलेला आणि एकीच्या कानात काळा मणी टाकलेला सायली सलोनी मग कोणती सायलीन कोणती सलून
हा बघा बरं त्यांच्या घरच्याच्या म्हणजे लक्षात येत नव्हतं कोणत्या
हा एवढ्याच जुळ्या आहेत त्या, आत्ता पण मोठ्या झाल्यात आता इंजिनियर झाली एक, एक बी फार्मसी झाली.
हम्म
पण एकदम सेम दिसतात काहीच फरक नाही
मला पण तेच आवडतंवं तुम्ही काही म्हणा जुळ म्हटलं ना मग सेमच दि
सेम दिसले पाहिजे नाही मा माझे सक हे मामा पण जुळ त्यातला एक वारला तर ते पण खूप वेगळे दिसायचे वाटत नव्हतं कोण असं अर्धा एक तासाचाच फरक होत त्यांच्यामध्ये पण ते वेगळे वेगळेच होते
यांच्या मध काय हो पाच मिनटाचा फरक आहे फक्त
हो का अ अह त्या काळात कुठं आजी हा आजी गोष्ट ती सांगते डिलेवररी झाली झाला संजीव मामा झाला म्हणते. आणि नंतर थोड्या वेळानी परत दुखायला लागलं घरातच डिलेिव्हरी कुठे डॉ. परत कस हा घरातच. खयची मग म्हणे कसं काय अजून पोटात दुखायला लागलं त्यावेळेस कुठे कोण सोनोग्राफी वगैरे करत होतं. आणि मग परत परत मुलगा झाला. त्या दधुकड्या दुकड्यामध्ये अशी खातात. कथा झाली त्याची ती सांगते ना कसं कसं काय काय. फोन टाईम झाला काय.
हम् नाही असशा जुन्या गोष्टी ऐकायला मला फार आवडतं. बर ख मजा य तती ऐकू ना.
माझी तर आजी पप्पांची आई बापरे एवढ्या कथा सांगते ना. वाारली ती आता दोन तीन वर्ष झाली पण खूपच काय काय सांगायची बाबा ती तर आजी आजोबा कसे बघायला आलते मग. तिने काय घातलेलं सगळं सांगायची.
मी हा फोन करून फोन कट करते आणि परत लावते.
हा चालेल.
ह